हा, येतोय का आवाज? हा, माझे पाचचा झाला टास्क बघ आता.
बा म्हणजे तोट ह्याचा झाला असेल ना, तू आता आपले जे अकरा वाजेपर्यंत करू आपण.
बरोबर, म्हणजे पाच पूर्ण झाले, मग ते सबमिट केले मी, तर आता पुढे, दहा, दहा आलाय बघ, हा हां हां.
पुढचे पाच होतात.
आणि त्याच्यानंतर अजून किती येतात मग?
येतच राहतात, तीसेत वाटत, बोलतात तीस सगळे.
आणि तुमचे किती झालेत, मग आता टोटल?
मला पण मला वीस पर्यंत आलेत, पण झालेत नाही माझे वीस पूर्ण.
हो, काण ते कुठे दिसतं ग?
तिथेच दिसतं ना वरती.
हा हा हा, हो. माझे पाच झाले आता पूर्ण.
पाच झाले, आणि पुढे दहा आकडा दाखवत असेल ना?
दहा आकड दाखवतात, आणि ते हे ग, पेमेंट मला मामी म्हणत होत्या हो, बँक चे डिटेल भरले का? म मी म्हटल, ह्याच्या आधी नाही का कार्य ॲपवर काम केलेलं आहे, आणि त्यावर दिलेले मी डिटेल सगळे.
हा, आता हे झालं ना थोडंसं, लगेच तर काय येणार नाही, भरायचं मग नंतर निवांत, किंवा आता भरून ठेवलं ट्राय, नाही होतय, म्हणजे बघितलं मी ट्राय करून. त माझं त भरलं नाही जाते, म ते जुन आहे ना भरलेलं तेच असेल कदाचित
असं आहे का? आणि मामी म्हणत होत्या तिथ तर मी बघत असते तर एकशे चोपन रुपये झाले, आणि कसं पेमेंटचे, तर मला नाही कळते?
तिथे ना दिसलं, आता हे आपले दोन हजार व म्हणजे पहिले आलेले होते ना ते दिसतात फक्त.
हा मला पण ते मग त्याच्यावर आता हे नवीन कॉलचे नाही जे काय दिेसते.
मग ह्यांना कुठे दिसले काय माहिती?
मामी म्हणत होत्या, मी पेमेंट बघितलं तर, एवढे एवढे मी म्हटलं मला तर मला म्हण होत कोपऱ्यामध्ये दिसत
ते जुनच असेल ग, त्यांचं पहिलंच.
हा, मामींच्या लक्षात नसेल आलं बहुत त बहुतेक
हा, कारण नाही दिसत येत, मला पण नाही दिसले, आणि त्यांचे कसे, आता ते आधीच नव्हतं त्यांनी केलं, आपण केलेलं आधी ते
हा हा हा.
त म मद मधलं केलेलं त्यांनी कॉलिंगच, मधीच होतं ना ते, केलेलं त्यांनां बरे चालेले, मयेला पण छान आलेले पैसे.
हो काय? मला नव्हतं आलं ते काम.
मला आलेलं, पण मी कॉल नाही केलंय, माझ म्हणजे काय झालं अं अ जात नव्हते ना माझ्याकडून कॉल, फक्त येत होते, मग माझ जास्त नाही आलं सहाशे पन्नास असं काहीतरी आलेले मला.
हो काय? तरी आले ना नाय म्हण्यापेक्षा.
हा, मी एकच, चार काय पाचच केलेले अशे
हा हा हा.
पण बाकी नंतर जात जातच नव्हते माझे त्याच्यामुळे मग ते राहून गेलं माझं काम ते.
हा हा हा. माझं पण चालूच नव्हतं झालं तेव्हा ते कॉल रेकॉर्डच.
ते सगळ्यांनाच नव्हते आले अर्ध्या लोकांनाच आलेले.
हो तसच झालं असेल मला वाटलं मागाशी दिदीला कॉल केलता दिदीला बोललो चर्चा केली म्हणलं काय गं दिदी मामी ना असं काम आलंय की नुसतं आवडीचंचाय मामींच्या काम मामीचे सगळे कॉल झाल झाले पण असतील. मला कशी मामी वेटिंग ला असतील म्हटलं. तर मामींना नंतर मामींचा फोन येतो आगो माझे लय कॉल राहिले गुड्डा होती इथं त्यावेळ मला टाइमच नाही भेटला मला कॉल करा मला कॉल करा म्हणाय लागल्या म. मी म्हणला हा आणि मी दिदीला कशी करते. अ आमच्या इथल्या मामी आहेत ना त्यांना इतकी बोलायची आवड आणि त्यांना नुसता फोन लावायचा. आपल्याला बोलायची काही गरजच नाही लागत. मामी सगळं बोलत असतात ते मला येतंय. म्हंटलं आता त्यांच्या आवडीच काम आला आणि एरवी गप्पा मारल्या तरी पैसे येत नाही आता गप्पा मारण्याचे पैसे येत मग तर लय च म्हटलं सगळे कॉल झाले असेल त्यांचे.
म हो त्यांना लागत बोलायला भरपूर.
हो लयच बोलतात. मगाशी म्हणत होत्या ना मला एक दोघी जणी म्हणतात खूप छान बोलता तुम्ही. आणि त्यांनी त्यांचेच कॉल करून घेतले आणि ह्यांचे राहिले तसे बाजूला कॉल. मामी ना म्हटलं मामी तसं ना करा मग करत जाऊ एकदा तुम्ही करा एकदा त्यांना करू द्या असं करा.
हा आता उद्या वळ खरं लावायच मामींनी त्यांना कॉल आणि सांगायचं माझे घ्या पूर्ण करून.
हो नाही त्या प्रत्येक वेळी कॉल केले की म्हणता माझा तर एकच राहिलय माझ तर एकच राहिला असं म्हणता.
अरे देवा अहं.
हा मानून म्हटलं आता मी तिचा फोनच नाही घेतला. तिने मेसेज केलता करू का करू का म्हणून. तर म्हंटल्या मी नाही आता किरयावर.
मग काय आता आपणच प्रत्येकाला भेटायला पाहिजेलच ना चान्स.
हा हो ना प्रत्येकाच्या व्हायला पाहिजेत ना म.
हा आता आम्ही दिदीने वगैरे तसंच केलं आम्ही एक ती केल्या का एक मी करायची आता. पण कसं करतोय.
हा हा हा.
तस तस एकदा तुझं एकदा माझं असं मग ते बरं पडतं.
हा आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे कसा एवढा टाइम भेटत नाही आमाला.
हा.
काम ते पण भरपूर असतय आणि दोघीत मिळून नवीन काम असल्यामुळ कसं. अ सारखं ते अरे पडल्यासारखंच होतंय. दुपारी बघ मला नाही नाही घरीच आहे.
घरीच आहेत का मला वाटलं जॉब करतात काय.
मग दुपारी आम्हाला बारा एक वाजतात काम आवरायला. तिथून मग दुपारच्या टाइमात असत. बघ मला थोडा टाइम पण थोडी मला अशी झोप लागल्यासारखी होते. तर तीन ला लगेच श्री येतो हा मग श्री आला की मला लईच. खालीच घेऊन जातो त्याला लगेच चारला क्लास असतोय ना त्याचा
हा हा
त्याला जेवण, चहा, कॉफी काहीतरी करून द्यायची मग तो जातो त्याच्यानंतर मग आमचे भांडे. ते असतात घासायचेच. आणि युकेजी ला गेला.
आणि हा मोठा
सहावीला गेला आता.
साहावीला का?
हम्म तू बघितले नशील ना देवपण
नाही ग आता फोटोमध्ये बघते तेच ते पण तुमची पोरं मला ओळखायलाच येत नाही कोणाचं
हो जावेच आहे नंदेचा आहे का माझाय काय कळतच नाय.
हा कधी कधी कन्फ्युज होत.
कधी मला तर बरेच मेसेज टाकतात सगळ्यांना वाटत माझाच आहे कि काय. जा सांगाय आलता काल पण दादूचा बड्डे होता तर सगळ्यांना वाटल माझाच आहे की काय? अ असं झालं आणि आमच्या सगळ्या सारं सगळ्यांच्या बड्डे अनिवर्सरी लेकरांचे बड्डे आमचे बड्डे आमच्या अनिवर्सरी तेच चालू असतं.
त्यांना किती मुले आहेत जावेला.
एक मुलगा एक मुलगी
अच्छा दोघी जणीच ना तुम्ही
हो आम्ही दोघी जणी आणि आमच्या ताई एक आहेत त्या लहान आहेत नाही त्या दोन नंबर आहेत. नाही दोन नंबर नाही लहान आहेत लहान आहेत. आम्ही एक नंबर माझे दीर दोन नंबर आणि ननंदबाई तीन नंबर
हो काय‌?
त्या पण इथेच असतात बीडमध्येच असतात.
बीडमध्येच आहेत त्यापण
हो सख्खी बहिण‌ बीडमध्ये त्यांचा मुलगा अ दोन नंबरचा आणि श्री दोघ सोबतचेच आहेत आणि एकाच क्लासमध्ये आहेत ते
अच्छा हो काय?
हम्म एकाच क्लासमध्ये एकाच शाळेत एकाच बेंचवर त्यांना इकी सवय लागली ना म्हणजे अशी ते सुट्टीच्या दिवशी पण ते असे म्हणजे आशे बघ ना अे आ आहेतेत पण दिवसभर एकत्र असतात ना. तरी शाळेत जाईपर्यंत फोन असतात शाळेतून आल्यावर पण फोन असतो त्यांचा हा संध्याकाळी झोपे पर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी पर्यंत हा तिकडं जाईल नाही तर तो इकडे येईल असंय.
हम् चांगलंय असू दे मग काय?
हो तरी तो लहान आहे बरं का ते काय झालं अ श्री आदी नर्सरीला गेला. म्हणजे श्रीना चौदाचा डिसेंबरचा आहे आणि तो ना पंधरा अ सप्टेंबरचा आहे बघ मग श्रीला मी आधी हा थोडा फरक आहे. नर्सरीला टाकलं नंतर श्री गेला ज्युनियर केजीला मग ह्याला पण नर्सरीला टाकलं मग तो काही बसतच नव्हता नवीन नवीन मग त्या ताई म्ह श्री पशी बसवा ह्याला एक दोन दिवस सवय लागू मग तो श्रीपाशी नेऊन बसवला क चांगला बसलागत इिथं आणि नंतर तो म्हणायला लागला मला इथेच बसायचं म्हणच आमच्या क्लास मग आमच्या ताईने डायरेक्ट पुणच अडमिशन घेतलं त्याला
बरं भेटलं असं ऍडमिशन मग
अगं भेटलं आणि त्यांचं बघ ऍडमिशन फीस भरली होती पुस्तकं घेतली होते तरी त्या म्हटलं जाऊ दे्याशी कोणाचं बघतंय ना बसतोय ना बसण्याला महत्व डयरेक्ट येईल तिे चमाट ते दोघं सोबत आले पण त्यांनी ना इतकं ते प्रगती झाली ना त्याच्यामध्ये लय हुशार आहे त्याम आधी नवीन नवीन नव्हतं एवढं काय हा एकमेकांच्या आणि खूप हे झाले ब दोघांमध्ये फरक पडेल त्या साईमध्ये चलाय
अ तुझ्या डिसेंबरचा आहे का हा श्री
श्री डिसेंबर स ना आर्टसेबर
हो काय मग त्याला लेट टाकलंस तर लवकर टाकलंस कारण मधीतच येतो ना
डिसेंबर म म्हणजे पाच सहा महिने लेट गेला ना तो जून महिन्या
लेटच हा मम्मी पण तसच टाकलेलं आहे सावम्याला
म तसच टाकायचं असतं ना तीन वर्ष पूर्ण झाले ती भथून पुढे टाकायच बऱ्याच जणांच काय जून महिन्याच तीन वर्ष पूर्ण
हा मग त्यांचं ते बरं पडतं मग आपल्याला एक वर्ष लेट जातो ग
हा ते आहे हम्म तर आहे बरोबर आहे एवढंच आहे ना म्हजे
स मला पण मी लेटेस् टाकय आणि मग परत त्या इंग्लिश मिीडयमलांचा एक
एक वर्ष हो ते आहे त्यांचं एक वर्ष जास्तीच जात ना आपल्यापेक्षा
हा आपल्या वेळेसू बाकी काय बाकी दाजी काही नाही झोपले आज लेट आले तेच ना त्याच्यामु त्यांचं अ आमचं जीवन आज लेट झालं अ त्यांची तुला हे माहिती आहे चनेरा साईड ला कोॉकबन म्हणून होतं
हा हा तिकड आहे का
नाही नाही तिथे फक्त त्यांची पीएससी आहे ड्युटी इडे आहे त्यांची इकडे अ विरजोली तांबडी वगैरे माहिितय
हम्म एवढं नाही मग जाऊन येऊन करतात
हो अपडाऊन करतात ते म्हणजे तुला म्हणजे तुला सांगते त्या हनुमान टेकडीवररून वर जायला रस्ता आहे ना मुरुड साईडला
हा हा हा
तिकडे त्या साईडला
बाई ते हनुमान टेकडे नुसते आहे पुढे मी कधीच नाही गे त्या हनुमान टेकडे
तू काय मी पण नाही पोहोचले एकदा गेलेले आहे पण आता आहे ना छान केलं भरपूर आता त्याला डेव्हलप केलेय छान
सगळे पोरोपुरी जागा तिकडं पोरोपुरी जागा तिकडं
ना आता सगळे फॅ म्हणजे आता फिरायलासाठीच जातात कारण डेव्हलप केलं आता छान
असं आहे का त्यामुळे आपली काही डेअरिंगच नाही झाली तिकडे जायच
ते पण आहे. मी पण त्या कध आता आम्ही तिथेच राहतो ना जवळच राहते मी. कधी जाणं होत नाही थांब मी कॉलकट करते आणि लावते परत.
बर बर.